हा मी कोल्हापूरला येणार आहे थोड्या दिवसात फॅमिलीसोबत तर म्हणत तो विचारायच त काय काय स्पॉटस आहेत चांगले फिराय तिकडे
हा तश आहेत तसे भरपूर आहेत हा कोल्हापूरमध्येध्ये सगळ्यात प्रसिद्ध म्हणजे महालक्ष्मीचं मंदिर आहे आणखीन रंगकाळा एक आहे नैसर्गिक हा आणि आजूबाजूला पाहिजे असेल तर मग पन्हाळा ह् पन्हाळगड आहे
आणि बुधरगड मध्ये पण भरपूर आहे बघण्यासारखं
महालक्ष्मी टेम्पल एक फेमस आहे ना कोल्हापूरचा
हो हो ते फारच फेमस आहे हम्म कधी येणार आहे हा
पुढच्या आठवड्यात वगैरे म्हणतोय याचं
हा हा हा हा हा
आणि काय बाळूमामांचं पण तिथन जवळच आहे ना काय
हो हो ते गारगुडी रोडला आहे कोल्हापूर पासून एकचाळीस पंचस किलोमीटरवर आहे ते पण खूप चांगलं आहे ह
हा नरसोबाची वाडी वगैरे मण तिथून काहीत आहे
हा ते पण कोल्हापूर पासून जवळच आहे पन्नास किलोमीटर वगैरे तिथं दत्ताचं मंदिर आहे ते पण खूप प्रसिद्ध आहे
क इन काय काय जेवण वगैरे कुठं काय काय चांगले स्पॉट काय हॉटेल रेस्टॉरंट
कोल्हापूरमध्ये तर सगळ्यात म्हणजे अ नाश्ता आणि जेवण हो हो खूपच व नॉनव्हेज मध्ये म्हटलं तर मास आवडत असेल तर जुन मा मन गेस्ट हाऊस म्हणण आहे हम ते फेमस आहे तिथं सगळ्या प्रकारचे मासे वगैरे मिळतात आणि कोल्हापूरचं सगळ्यात म हे म्हणजे तांबडा रस्सा पांढरा रस्सा ते पण भरपूर ठिकाणी मिळेल नष्टा कोल्हापूरात भीसळ वडापाव हे खूपच जास्त प्रसिद्ध आहेत
फेमस कुठले आहे तिथं मिसळचे दुकान आहे
मिसळच एक फडतरी मिसळ म्हणून एक आहे उद्यमनगरमध्येध्ये ती खूप हा ती खूपच प्रसिद्ध आहे साधीच आहे पण छान आहे हा टेस्ट खूप छान आहे आण आणखीन ह नैसर्ग निसर्ग बघायला आवडत असेल तर बुदरगड पण खूप खूपच चांगलं स्थळ आहे ते पण बाळूमामापासून पुढे गेले की आहे जवळच आहे हा ते आता ह ज चालू केले आहेत बोटिंग पॅराग्लायडिंग
तेले
हा आणि गड बघण्यासारखं आहे निसर्ग वारं वगैरे खूप छान आहे
हा हा हा
खूप मुलांना बघण्यासारखं खूप आहे लहान मुलांना बघण्यासारखं
ओके चालेल बघतो
हा आणि तिथून एक पाडगाव म्हणून पण एक आहे ह बाडगावचा बंधारा सुद्धा बघायला खूप छान आहे आणि त ते जर असं म्हणजे कोल्हापूर पासून शंभरपेक्षा जास्त आहे शंभर किलोमीटरपेक्षा जास्त आहे हा बुधरगड पासून जवळ आहे तिथ पर्यंत गेला तर तिथून एक आहे चाळीस किलोमीटर वगैरे
ओके ओके
हा आणि तिथं मौनी महाराजां समाधी आहे बघायला पाडगाव मध्ये धरण आणि आणि तिथला मध एक खूप प्रसिद्ध आहे मध म्हणजे नैसर्गिक मद तिथं मिळतो हा त्यामुं त्यासाठी पण खूप गर्दी असते तिथं
चाले चाल बघतो मी
हा चालेल जेव्हा यायचं असेल तेव्हा, कळवा मग आपण ठरवू. कसं जायचं वगैरे, हा चालेल. हां, बाय.